हॅलो!
हॅलो!
हॅलो! हा ऐक येत आहे?
हो हो, ऐक येतंय
बेसागे
हो हो
हो हंबेसा
काय करता?
काय नाही खालीच आहो
हो का, सिन्मा की सीरयल का?
सीरयल ये ता का ताव
हो का, ते बाई मराठी सिरियल देखतात का?
मराठी तेवढं नाही देखतं तेवढं आता, कोन हिंदी देखतो हिंदीचे आ हा
हो का?
हम्म, तेलगू जास्त देखतो.
हो का? जेवलाक ना?
हो जेवलो, तुम्ही जेवलाके?
होय आता बी जेवलो आमी.
हम्म.
हम्म, कोणसा भाजी बनवला?
आमी की हे वांग्याची ह, तुम्ही?
आमी, दार मुंगाची दार.
मुगाची दार के
हा, आता वांगी घरी लागतात का तुम्हाला मारी?
नाही घरी नाही लागत आम्ही, जाऊन आणून घेणं मार्केटल हा हो
ओके, अरे मारा मरे नायतर रोज राहते का
नाही रोज राहते का बरंय राहण
हो का?
हम्म, एक अ प्र एक महिनेने दोन तारीख बंद एकदीसी
हो का?
हा
जबरस्त महाट
अ जवररस मला पा दहा पंधरा मिनिटं लागते आटोवर जाऊस बसून बडडी राहिली बांडीवर जाऊस आता
हो का आता आके बेडतात वनयतती
हो अके राहावला हा
आता आ कुरगायला आला जास्त महागा हव नाही
हो जास्त रेट आहात आता पाणी बी पाणी बी नाहीे ना की आता
हो हम्म आता कुरयला आलं जास्त रे राहते पाणीपड नाही तर
हा
तम जाता आहेी महाटा
हो आमची आई जाते आम्ही आता कववार ते एक बार जात आता
हो का
हम्म
आता रोज नाही आता किती रोजाला आणूनगताडा आहेसमरे
आम्ही गे बार भार आले आणतो एक बार हम्म् मर हो जबरस् पण आताऊ कोण जात राहते म्हणा तिकडे गेले काय आणतो त काय नाही पण अ पतदा ऊगी ोन जाते मनात एकादम मंतु
हा ते बड करक्ट आता हऊवी सपरेट त्यानासाठीच म्हटलं कस्टम होते ना
हा तेचध उगे आऑटोर जेवा आम्हाला बंडी नाहीत काय नाहीत
हा ते शिवाले आता ते बा का वर तर कायतरी म्हणर आलतावर गेले आणून घ
हा तेसात जूग मला एक मारी जूग काय नाही पण एक चार पाच वाहन आणतो ते टमाटा मी तेे क अससे आण अस नपर
हो
हा दुसरं दुसरं गय वगैरे वाहन राहिले आण तू नाही तर मध्ये आता कता जात राहत काता तिकडे गेल्या बजारी काता काम राहायला गेल्या आणतो आता
हा तेच काय तर कामराला गेले का अ बेस रा सपरेट त्यानासाठी जवा म्हणले का आता रिस्क आता सपरेट जाना म्हणलं
हम्म
जबरस्त खय काता
हो हो जवरच राहात आम्हाला तुम्ही पिकवता की तुम्ही
आम्ही आता नाही पी कोण आहे पाणी नाही पणणार ना नाहीतर आता मामूल का घरी तमाटे मीर्ज वंगी कंद
हा
ताया घाल तो
हो का
हां
आता कस बाहेर घेऊन आणलं पर घरी घाटलून घातल्या बेस राहत
हा आता आम्ही फ्रेश आता आम्ही आता हे कराय म्हणलं हे तोडून घेऊन करून घेऊच ना आता वर ववर
हो तसे राहते गमत राहत फ्रेशही राहते हेल्दी राहते सगळे राह
हा उ स्वीट आहे राहात म्हण खवाले रुचि का राहात
हो रिजे राह र हो
ह आता हे मार्केटमध्येध्ये हे हाटामध्ये विकायचं ते आता विकणं ज नाहीट आणि चहात असतता होत तो आणि कोटी हातथ हागे तेत्नेवन अनिवीिक तथ्य
हो हो तसेच करते अर्थ वाकून गेले राहत पाणी पडून राहतात वाकले वाकले राहतातच.
होओ तला ह उगी पनीि मारद हादाई.
हा.
बेदी सामाना आता जग र आले होच गलंग आहे बावा काल म्हधले आमला आता मोटर कड हा आहेस. वीरला कालवण
हा.
अ त्याशवन मामूल कादा भेदडीयावा वंगी या गलुंगयेत मामूलग
हा बेसह तुम्हाला जागा ह आहे कि मग घरी.
हो उलसा आहे जागा एक दोन गुंटे काय घ राहतात.
हा हा. आ आता तुमचा तुम्हाल नििंघतात काही की आता
हा घरीचता आता भैरी कोणाला नाहीयवीिक वरी कायला का?
हम्म आता आमच्या हमाल निघल्या होईल आता आ बाहेचं वगत्व काय आता
हा तेच आतामे एक गाय आताथ व गता गा नाही. वासर आहेम आता ते आता सोडून राय क चम खात राह.
हम् आ रस करोणा तर नाही राहत आता
आता त्याच्याेन होत्या आता झडा खाल्या पाहि कुठे राहतात नाही राहतना.
हो. मग त्या पुरा हिंड तुम्ही भाजून नाही टाका किंवा
आता उन्हाळ्यात म्हंद अवसर नाही आहे ना.
हा.
आता काही घालून नाही राहत ना ते का?
हा हा.
आता पकयला जेव्हा म्हजे घरा पक्याला त्या त्यात काही नाही त्या तुसं आता झाब करण नाही काही नाही त्या आता त्या खुल्हसा आहे म्हटल्या त्याने
हा हा तस राहालाय काय नाही का?
आता तेशीर आले आता डयरेक्ट येतात ना.
हो होेत.
अ तिशहून आता राहिलेय झाड दोन तीन पर त्या गेले आताखेस. खाऊून टाकला त्या
हा हा मग तुम्ही आ दूध गी दही तसंचे काय विकता कि म
नाही आता परवाच गाय विली. एक दोन महिन्यावर काही खावत आहे दोन खायच. तीन चार महिना काय होते आता हममीच घरे. दूध ना आता पेरगू करून घ्याेतो पर्वतवर आता उन्हाळाईना.
हो ह.
घरच्या घरी आता दुधा आता गाईचं दुधा ना आता फेरवी करूून घटल.
हो हो घरी घल्या कसे गमत राहात घरचे.
आता कशी म्हणल्या गड्ड्याल गड्ड्याल गंमत राहते आणि त्याच गाईचं भेटणं. अधिक नाही भेटे कोठी बाहेर
हो हो कोटी आता आम्ही कोटी गुडला गेले का पूजा करले काय करले गो. पहाद गायचे असं म्हणतात की
हो आता ते आता इर्ग नाही भेटे आता कोटीे अधिक म्हणले का? ता बसनं म्हणले क कोटी फेडते ते आता
हो हो भसनाची भरते.
बशीिनाच आणिक आणि आत हे घालालाय सध्याक दूध घालालाय. तई काय करतात पॅकिटलू घालूनय तर डब्बल हात भरून बस
होग हा हा काही कि म मी तररीथ भरीच्या शोध चालता घरच्या आणून विकतात म्हणून
नाही पॅकेटल खात ना पॅकेटलाहता अ करून दोन मिक्स करतात काना म
हो मी एक पाणी घाल दकले मी त्याे पाणी घालत राहा जो
हो का हो अ अ ते दूध क तिथला बेस नाही राही मतम पनीपनी अंगारच राहते
हो पाणी पाणी राहते
आता भेटण ऐकले काय करतात बं
हा
अता आमल तरर पर्वतर आल आता नैदन आता गा दूध नैदे ना
ते काय कि म जुन्नू पालूठ काही म्हणतात ती करून खात तो्ी त्या
हो हो ते कवर म्हटलं का वासरू जाणंत दे ग तव्र एक डोन रोज े जुन्न पाल मस् स्टेस्टर हहाते सकार गिकर गम खल्
काही म कवर नाही का पण काय म्हणतात बेस राह र काय मला
हो बेस राहत ते जुनू पालू ते खाला बेसय का ना
ह ह आताता असे पॅकेट ल भडतात कन कि जुडनपाल पवडर मना सगळी आता केक करल्याच्या आणि घर करून खा दात
आता ते कशय की नाही माहित पर हे कशी म्हटलंय हे आता आमच्या डो डो्यापुढं आम्हीिरून घेऊ ना आता कात जुनू पाहिलं सिध्या डायरेक्ट
हा हा
आता ते पॅकेट ला आटला म्ह कायकाका आता ते क केमिकल पवडर कायकी आता कोणते हले वस्त हलेल काही ला म्हण त्या केमिकल काय काही घाल नाही ते नाही होई ना
हो हो करेक्टच काय नाही
परू होलाक तिटला चिका राद म्ह तत कायक गलना इंला ते तितका चिक्का का नाही आहे ना
हो नाहीये कस काय का एक मिस्र होत राहतय पण
हा आता जनाला आला तिथला सरीपडा म्हटलं आता तई काय का त्याला त्याला एक बिझिनेस म्हणलं त्यां ते
हो तशी अजू काय की युरिया करा काही पांढरा्या राहाचे पावडर क ह घा दूध दूध सगळे तसे जात पूरा
आता मद्तम यशस खालती करतात
हम्म
आता भेट नाहीटलं आता इिर्गपजवली अ देच्या मातचं त इथल्याला सारीपाडा म्हल्या क किती पाहिजे किती गाडी पाजे किती बस हजे किती काय झालंय काी नाईसपूर आहे मला का आता असं सक्काारी देबुडे करतात चाय कराचे मग तथलं किती कि वेला लिटर ल को भेटावा
हो त्यावे काही नस गलती करून हे करत सगळ्यांना पुरा आवा दला पैसेेत बिझनेस होत याले सगरेच होते
हा त्याशी प आता प्रजला ते प्राणावाला त्या आला काय म्हण चाले पैसे वाव तेलाच हा ले पैसे आलाच की ले
हा हा पण बेस राहते पण आता दुसरं जीवा हडून टाकून तस ना पैसे काय करणार
आता आय अकी ते म्हणूनेऊ बिझनेस नाही ना आता, त्याला पैसेच पाहिजे आताऽ
हो, तिथलंच झाला पैसे एक पाहिलेल बरऽ
मता तेश अक्याा कलतीला साातताऽ
हो, काल तिला घ्या आम्, पांनलू घ्या पलस सुूगा घ्या, वरऽ ता की असे घकली, असे पांधरा पांढरा निघतय, पोटूच्या नि पूराऽ
ते त्याले मी एक व्हिडिओ देखायला, त्याले पेंट घालतात, इथल्याक म्हजल्याकऽ
लाल दि चाले कऽ
हा, लाल करायला तास,, पिकले कसे राहतात कलर? हा, वर घालून त्यावर एक स्टिक्कर घालत त्याचीऽ
हा,
आता ते, कशो एकक पर तेकतला एका जागे म पेंट घालता आणिऽ
हा, तंखलं सीिकर घा तसं राहायला फ्रेशहात ना मला आम्हीऽ घेऊन घेतो आम्ही,, हम्म.
त्यााकाण ते आमच्या गरी फांडायचे नव्हत ना.
हो हो हम्
तिरग कलतेस मत चप कााले काय क क केमिकलस कलतात गना
हो ते्या पिकाले पर ब बाबा आंबे आंबे सुू करस क्चे कच्चे तोड ना तोडून पूर खालता पडले आंबे पिक कच्चे आंबे पूरे त्या मांदूल घालून पिकवून.. विक न्या पूरा चलो एक रोजलाच कर र होन रहा ना पूरा.
ग मेडिकल शॉप होत, भेरताातऽ
हो,, इथं येईल काय खेळतेऽ ह, हो हो, पवडर राहते एकऽ
हा, ते घातलं क आम्ही गुडं पिकवलो घरी.
हो, का, म् आता पण मला पटू इऽ नाही खावा आता, पुतूर खाऊ पण आताऽ
हा बुतूरच्या मतम घि पण तक खावा हवा.
हम,
तशी आख्या काल लावन जातात, रेडमेंट थ पिक नाहीत रे पिक वाजे निघ म्हटले छ केमिकल्सऽ
हम्म,
ह,
बलमीिनच्या पिकण्या अगदीच आम्ही आ बलमीिन हे करून खातात, आह मला पिकवूनऽ
ह, तिटल्या जता,, सरे म राता मेऽ
हा सर,